ए तोय का आवाज.
हो येतोय येतोय तुम्हाला येतोय का माझा आवाज.
हा हा ह ह हो येतोय येतोय.
मस्त.
हॅलो बस मजेत. काद मुलांच्या झाल्या शाळा सुरू.
नाही अजून आमच्या म्हणजे इकडे शाळा नाही सुरू झाल्याय पंधरा तारखेपासून होणार आहे तुमच्या मुलांच झालंय का.
हा हा हा हा हा. नाही माझ आता दोघं कॉलेजला असल्यामुळे आता त्यांच्या कॉलेज लेटच सुरू होतील.
हो अच्छा मोठे आहेत मुल.
हा मोठे आता मुलीने बारावीची एक्झाम दिली होती मुलाने दहावीची दिली होती.
अच्छा अच्छा.
त्यामुळे मग आता कॉलेजेसला गेले दोघे. मी स्वामीनारायण इंग्लिश मिीडियमध्ये जॉबला.
अच्छा ठीक आहे ते पण स्कूल सुरू होणार असेल ना मग आता.
हो ते आमची स्कूल सुरू झाली. एक तारखेपासन म्हणजे टीचर्स लोकांना बोलवून होत एक पाासन. आणि मुलांना कालपासन बोलवलं होतं मुलांना. पण सध्या मी सुट्टीवर आहे. कारण माझी एक्झाम चालू आहे लास्ट इयर बी एचे फायनल इयरचे पेपर देते. आता तीन पेपर आले अजून तीन बाकी आहेत.
तिथे खूप धावपळ होत असेल ना.
धावपळ भरपूर धावपळ होते. तेच तर ना आणि सकाळच्या वेळेतच पेपर आहेत माझे साडे दहा ते तीिकडे. त्यामुळे मग सगळं आवरून पेपरला जाणं आणि. आधी थोडा वेळ आधी पोहचते जेणेकरून मग रिलॅक्स. झाली की मग जरा पेपर लिहायला सुचत.
कारण की जॉबवाले सर्वच महिलांची खूप धावपळ होऊन जाते. ते म्हणजे सकाळी पण लवकर उठून आवरा आणि बाकी पण सर्व मग. जॉबवरर न आल्यावरती पण कामं असतातच ना.
आणि शाळा कस नऊ ते तीन असल्यामुळं. म्हणजे बराचसा वेळ शाळेत जवळजवळ एटी पर्सेंट वेळ तर शाळेतच जातो. त्यामुळं मग. मेजॉरिटी सकाळी सगळी कामं आवरून जाण्यावर फोकस असतो कारण शाळेतून आल्यानंतर मग. ग नाही इच्छा नाही राहत काय. ह.
हो थपून जात ना मग दिवसभर पण त्यात तरी मुलं मोठी. त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही छोटे मुलं असल्यावरती मग खू.
जास्त धावपळ होतं बरोबर.
हा.
तुम्ही काय म्हनता?
मी तर मी शेतकरी आहे मजा येते मी काहीच
अरे अरे चालेल चाले पण तरी निवांत हो पण मग तरी मुलांच सकाळी आवरून देणं हे
हो हो सकाळी तर काही असतेच शेतकरी म्हंटलं तरी काही की मुलं शाळेत जायचं म्हटलं त्यांना वेळ तयारी करायला.
मग.
कारण ते दोन फिक्स काम सकाळी करावेच लागतात त्यांच आवरून देणं आणि त्यांची टिफिन देणं.
हो एकदा मुली शाळेत गेली क मंग मी रिलॅक्स असते.
बरोबर बरोबर सकाळच्या वेळेतच भरपूर धावपळ होऊन जाते.
हो ते तर प्रत्येक घरचेच रुटींग की सकाळ म्हटलं की सगळ्याच घरी धावू
हो ना हो ना.
ब्युटीझ.
तुमची मुलगी कितवीला?
नाही मला मुलगी नाही मला एकच मुलगा आहे. तो आता सिक्स स्टँडर्ड गेलाय. पण आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे मग आहेत मुलं जावेची मुलं वगैरे आहेत. म लहान मी मोठी असल्या म्हणज माझाच मुलगा मोठा आहे बाकी सगळे त्याच्यापेक्षा लहान लहान नाही. भरपूर कल्ला असतो.
बरोबर बरोबर आणि कसे हे सगळे एकामागे एकच असतात म्हणजे. आता तुमचा मुलगा मोट मोठा म्हटल्यानंतर त्याच्या मागचेच म्हणजे सगळे खालोखाली एखाद दोन एखादोन वर्षाचा फरक असल.
हो.
हम हम ह.
त्यामुळे मग सकाळी सर्वांचीच धावपळ असते. लहान मुलं म्हटल की त्यांचं सगळंच आवरून द्यायला लागतं ना थोडशी अजून मोठ झा लं मग काही वाटत नाही त्यांची ते आवरून घेता मग.
बरोबर त्यांना एकदा सवय पडली की आपल्याला एवढं लक्ष नाही द्यावं लागत ना.
हो.
एकदाच एका लेव्हल मॅच्युरिटी आली की मग मुलंबरोबर करायला लागतात.
हो हो. अ तुम्ही कोणत्या अस म्हणजे क्लासला शिकवता?
मी ऍक्च्युली आधी प्री प्रायमरीला होती दहा वर्ष. ह्या संस्थेमध्ये आता मला पंधराव वर्ष सुरू झालं.
हम् हम हम.
अ. दहा वर्ष मोट छोट्या मुलांना शिकवलं त्यानंतर दोन वर्ष सेकंड क्लासचे क्लास टीचरशिप होती. त्यानंतर म मागच्या वर्षी सब्जेक्ट टीचर होती थर्ड फोर्थची. ह्या वर्षी तेच कंटिन्यू झाले हिंदी, मराठी सब्जेक्ट. माझं तसं फार्मसी झालेलं आहे. पण नंतर मी मुलांना शाळेत जॉइन केल्यानंतर म्हणजे मीच ऍडमिशन तिथे घेतलं मुलीला. आणि मग ग मी मॉन्टेसरी कोर्स केला त्यानंतर डी एड केलं आणि आता ग्रॅज्युएशनला तर कंप्लीट करते ह्या वर्षी. आता पुढे बी एड करायचा विचार चालूये आणि पॅरलल त्याला एम ए पण करून घेईल. कारण आता एज्युकेशन फील्डमध्ये गेल्यामुळं आता म्हटलं इथेच कंटिन्यू करावं पुढचं करियर.
हो तेच कोणत तरी एक केलं की मंग सहज
हा कारण तेच तेच आणि त्या त्या फिल््डचं मग नॉलेज पण आपल्याला भरपूर येऊन जातं.
हो. आणि ते चेंज करत गेलं की मग इकडे पण लक्ष नाही तिकडे
हा आणि मग ती प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला खूप वेळ वेळ निघून जातो आपला.
हम. आणि आता मुलांना शिकवणं पण म्हणजे खूप अवघड झालेलं आहे ना, टीचर लोकांना पण खूप प हे करायला लागतं.
भरपूर त्यामध्ये इनोवे्हेशन्स आणावे लागतात. कारण दरवर्षी जर बुक्स चेंज झाले तर मग, आम्हाला पण पहिल्यापासूनच सगळा अभ्यास करावा लागतो.
तेच ना मग आणि आता खूप म्हणजे बुक चेंज होतातच आहे. पहिल्यासारखं पहिले म्हणजे आपल्या वेळेस कसं होतं दोन ते तीन वर्षांनी जादा तर तीन वर्षांनी चेंज होत होते. तसं आता नाही तसं नाही राहिलंय.
ॲक्च्युली आमची स्ट्रेट बोर्ड आहे स्कूल. पण आमच्याकडे आम्ही सीबीएससी चीच बुक्स रेफर करतो. त्यामुळे मग मुलांना सीबीएससीच सिलॅबस वास्ट आहे ना. तर शिकवावं पण मग एक्स्ट्राचं लागतं त्यांना.
हम्.
हम हम हम.
बाकी काय म्हनता रुटीन व्यवस्थित?
हो रुटीन म्हणजे अजून तरी आमचे शेतकरी म्हटलं अजून कामही नाही सुरू झाले एकदा पाऊस पडला की मग भरपूर काम असत, भरपूर धावपळ असती. आता थोडं रिलॅक्स आहे.
एकदा पावसाळा सुरु झाला की मग काम सुर होऊन जातील.
हो आता धोंडा सुरू आहे ना मग तेच चाललंय
पुरणपोळी आणि आंबेरस, आनारसे खायचे
तेच ते
बरे पण सगळेजण येतात, जातात तर छान वाटतं.
हो आणि या निमितानीच भेटताना बाकी की असं कुणाला वेळ पण नसतो कुणाकडे जायला, यायला आणि आता कस? मुलांना पण सुट्ट्या असल्यामुळे थोडस फ्री वेळ असतो. मुलांना सुट्ट्या नसतं मग कुठ जाता पण येत नाही ना?
बरोबर आहे. ह्या वर्षी उलट एन्जॉय केलं जास्त सुट्ट्यांमध्ये येऊन गेल्यामुळे जाता आलं, रिलॅक्स राहता आलं प्रत्येकाला
हो.
हू हू हू. नाही तर एरवी आस मधल्या महिन्यांमध्ये, जर आलं अधिक मास तर मग अ असं एखाद्या दिवशी जाऊन परत येणं असंच होतं. कारण रुटीन एवढे फिक्स झालेले आहेत आता त्यामुळे एवढं कुणाला पूणा कुठे नाही राहतायेत ना? आता हे मे महिन्यामध्ये आल्यामुळ, बरं झालं सुट्टी तर सुट सुट्टी झाली आणि अधिक मास पण होऊन गेला, सगळ्यांचा व्यवस्थित
हो आया सुट्टी पण मुलांना पण सुट ते आणि अधिक मास पण होऊन, गेला आणि शेतीची काम पण नाही सध्या पाऊस नाही पडल्या त्यामुळे मग शेतीची कामं नाही, त्यामुळे मग सगळे शेतकरी आता बरेचसे रिलॅक्स आहेत.
बरोबर बरोबर
हम् व्हय जात. म्हणजे तुम्ही सर्व येथेच आमच्याच गावातए तुम्ही सर्वच तीथ जॉबलाच आहात का? म्हणजे तुमचे मिस्टर वगैरे कि असं
नाही मिस्टरांच मेडिकल आहे. माझा पण तोच कोर्स झालेला फार्मसीचा पण मग आता मुलांमुळ मग थोड ट्रॅक चेंज झाला माझा करिअरचा
हो मुलं लहान असतात तेव्हा थोडस ऍडजेस्टमेंट करायलाच लागते. खूप छान आहे मुलांना शिक फोन पण छान वाटत असतील, ना लहान मुलांना
एकदम भारी त्यांना असं वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं, की ते पण एन्जॉय करतात, शिकण आणि त्यांना येत ते हे पाहून आपल्यालाही खूप छान वाटतं, म्हणजे प्रत्येक मुलाला प्रत्येक गोष्टी लगेचच समजत नसते, त्यामुळे त्यांना ती व्हॅरिएशन्स देऊनच शिकवावं लागतं आणि मग मुलांना समजलं की, छान वाटत म्हणजे आपल्याला जे टार्गेट दिलं असं ते पण अचिव्ह होत. मुलं ही खुश आपण ही खुश
हो आणि त्यातल्या त्यात मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांना शिकवणं थोडं टफ असत. त्यांना त्यांना खूप
पण ते छान म्हणजे एन्जॉय करतात पण, ऐकतात पण आणि शिकतात पण असं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने घेतलं, ना थोडस त्यांच्या वयानुसार कि छान वाटतं मग ते पण एन्जॉय करतात, त्यांना म्हणजे कंटळावान वाटत नाही मग उलट म्हणजे त्या त्या विषयाचा, त्या त्या शिक्षिकेचा हा त्या त्या शिक्षिकेचा पिरियड आला की, त्यांना छान वाटतं.
हुं. मग ती फेवरेट शिक्षक होऊन जाते, त्यांची फेवरेट टीचर होते. घरी पण ते तेच सांगता जर ती टीचर नाही आली, तरी ते घरी सांग ना त्या आल्या नव्हत्या, आज लई बोर झाल. हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.
आवाज ब्रेक झाला होता.
येतोय येतोय बोला ना.
हम्म इकडे, म्हणजे आवाज ब्रेक झाला होता ना. त्यामुळे आला नही मला, हम्म.
चला म. बोलू परत कधी तरी, ओके ओके चल ओके बाय, हो हो. धन्यवाद चला.
बाय.
बाय.